हॅलो हॅलो
हॅलो आवाज येतोय का
हा येतोय
अरे सागर काय चाललंय खूप दिवसानी
हो ना कामात एवढा बिझी झालो होतो की वेळच मिळाला नाही तू सांग काय चाललंय आयुष्य
आयुष्य चांगलंय पण कधी कधी वाटतंय आपण फक्त धावत आहे थकून विचार करायचा वेळ नाही
अगदी खरं बोललास मी पण तसंच फिल करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम काम आणि मग मोबाईल
मी पण हो आणि मग दिवस संपतो काही तरी मिनिंगफुल कसं असं वाटतंय नाही
तुला कधी असं वाटतं का की आपण आपल्या ड्रीम पासून दूर जातोय.
खूप वेगळा लहानपणी मोठ स्वप्न होतं. पण आता रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत.
हा पण एक गोष्ट आहे स्वप्न कधीच मरत नाही. आपणच त्यांना बाजूला ठेवतो.
बरोबर पण मोटिवेशन कसं ठेवतंय
माझ्या मते छोटे छोटे गोल्स ठेवले पाहिजेत. मोठं गोल बघून घाबरायला होतं.
हा म्हणजेच स्टेप बाय स्टेप.
हो उदाहरणार्थ जर तुला काही नवीन शिकायचं असेल तर रोज दहा मिनटं दे
ते खरंच प्रॅक्टिकली आहे पण कंन्सिस्टन्सी ठेवावं अवघड आहे जाते.
कन्सिस्टन्सीसाठी डिसिप्लेन लागतो. मोटिवेशन येतं आणि जातं पण डिसिप्लेन कायम राहतो.
वा हे हेवी बोललास.
अरे खरंच आहे. जसं जिमला जाताना वाटत नाही पण गेल्यावर चाल चांगलं वाटतं.
ते एक्सपिरियन्स मी घेतले. सुरुवातीला खूप कठीण वाटतंय.
आणि एक गोष्ट अजून चांगले फ्रेंड्स असले की लाईफ बिझी होते.
अगदी जस तू आहेस हा हा ह.
अरे बाबा. पण खरंच पॉझिटिव्ह लोकांसोबत राहिलं की आपल्या ते बदल होत.
पण आजकाल लोक फेक जास्त वाटतात.
हो पण सगळेच नाही काही जेन्युन लोक अजूनही आहेत.
ओळखाय ओ ओळखायचं कसं बरं?
जे तुझ्या बॅड टाइम मध्ये सोबत अस तास तेच खरे.
ट्रू गुड टाइम मध्ये तर सगळे असतात.
एक्झॅक्टली.
अजून एक प्रश्न स्ट्र्रीट कसं हँडली करतय?
मी प्रेयर करतो आणि थोडा वेळ शांत बसतो.
मेडिटेशन खरा सारखं.
हो पण मी देवाशी बोलतो त्यामुळे मन हलकं होत.
छान आहे, पण मी ट्राय करेन.
आणि म्हणजे एकतो कधी-कधी वॉकला जातो.
नेचरमध्ये वेळ घालायला खूप इम्पॉर्टंट आहे.
हो आपल्याला रिसेट करायला मदत होते.
तुला काय वाटतं सक्सेस म्हणजे काय?
काय बोललास?
तुला काय वाटतय सक्सेस म्हणजे काय?
सक्सेस म्हणजे फक्त पैसे नाही मन शांत असणं, फॅमिली खुश असणं हे खूप मो मोठं आहे.
हो ना मी पण आता तसेच विचार करतोय.
कारण शेवटी आपण कितीही कमवलो हे नाही तर आपण कसं जगलो हे महत्त्वाचं आहे.
हो खूप डीप आहे हे.
आणि तुझा फ्युचर प्लॅन काय आहे?
मला काहीतरी मिनिंगफुल काम करायच आहे लोकांसाठी.
खूप छान, खूप छान.
पण थोडी भिती वाटते.
काय बोललास?
मला काहीतरी मिनिंगफुल काम करायच आहे. लोकांसाठी पण मला थोडी भीती वाटते.
फियर नॅचरूल आहे पण ऍक्शन घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे.
म्हणजे फेल अशुन अशुनही पुढे जायचं.
हो करेज म्हणजे फियर नस नसणं नाही तर फियर असून पुढे जाणं.
आज खूप काही शिकलो तुझ्याकडून.
अरे आपण दोघी शिकलो.
हम् एक शेवटचा प्रश्न. हॅप्पीनेस कस कशात आहे?
हॅपिनेस बाहेर नाही आत आहे ग्रॅटिट्यूड मध्ये आहे.
म्हणजेच जे आता म्हणजे जे आहे त्यात आनंद मग
हो आणि जे नाही त्यासाठी मेहनत करणं.
चला आता पुढच्या वेळी भेटू. थांब जरा हॅलो.
हां बोल ना.
थांब जरा एक मिनिटं.
हा थांबलोय काय करायचं आता?
कधी, कधी कधी मला असं वाटतं की
बाहेरुन स्ट्रॉग दिसतो पण आातून खूप वीक आहे असं.
असं हम्म. हो, हो हे खूप खरं आहे. मी तुला एक गोष् ट सांगतो. एकदा माझ्या जॉबमध्ये खूप प्रेशर होता, बाॅस रोज ओरडायचा, बाहेरून मी हसत होतो पण रा त्री झोपचं लागत नव्हती.
मग तू काय केलंस?
एक रात्र अंम मी पूर्णपणे तुटलो, मी देवाला म्हंटलं मला काहीचं कळत नाही मला मदत कर. त्या दिवशी काहीचं बदललं नाही, पण माझ्या मनात शांतता आली.
म्हणजे? म्हणजे सुटेबिलिटी नाही पण तु बदललास?
हा सिचुएशन बदलली नाही, एक्झॅक्टली आणि तेव्हाच मला कळलं पीस बाहेरून येत नाही.
मला आवडतं तुझं घर अं घरातले. एकदा फायनॅन्शियल प्रॉब्लेम आले हो होते. घरच्यांवर टेन्शन होतं आणि आणि मला वाटायचे की मी काहीतरी करू शकत नाही.
खूप कठीण असतं ते.
हो ना, पण त्या काळात मी एक गोष्ट शिकलो. आपण कंट्रोल करू शकतो. ते करायचे बाकी, देवावर सोडतोय.
तू तर झालास.
अरे नाही, खरंच स्ट्रॉंग शिकलं.
तुला स्कूल डेज आठवतात का?
आ? काय बोलला?
तुला स्कूल डेज आठवतात का?
हो खूप, तेव्हा लाईफ किती शिंमपल होती ना?
अं एकदा मी एक्झाममध्ये फेल झालो होतो, मला वाटत होतं माझं लाईफ संपलं.
हसतो. अरे तेंव्हा, स्मॉल प्रॉब्लेम मोठ्या वाटायच्या.
हो, पण आज बघ त्या गोष्टींवर आपण हसतो.
हो ना, म्हणजेच आजचे प्रॉब्लेम पण एक दिवस छोटे वाटतील.
शंभर टक्के.
फ्रेंडशिप बदल बद्दल सांग? तुझ्या लाईफ मध्ये असा कोणता फ्रेंड आहे ज्या आहे, ज्याने तुला चेंज केलंय?
हो एक होता, तो खूप पॉझिटिव्ह होता, तो नेहमी कंप्लेन मी नेहमी कंप्लेंट करायचो, पण तो म्हणायचा प्रॉब्लेम आहे पण सोल्युशन पण आहे.
ॲटिट्यूड चेंज केला त्याने.
हो. एकदा मी त्याला विचारलं तू इतका पॉझिटिव्ह कसा? तो म्हणाला मी रोज ग्रॅटिट्यूड करतो.
ग्रेटिट्यूड?
हो रोज तीन गोष्टी लिहायच्या ज्यासाठी तू थँंकफुल आहेस.
सिमपल आहे पण पॉवरफुल वाटतय. हम हॅलो.
हा.
सिम्पल आहे पण पॉवरफुल वाटतोय.
मी एक स्टोरी सांगतो एक फार्मर होता त्याच्याकडे एक घोडा होता. एक दिवस घोडा पळून गेला. लोक म्हणाले बॅड लक तो म्हणाला मे बी दुसऱ्या दिवशी घोडा परत आला आणि आणखी दोन घोडे घेऊन आला लोक म्हणाले गुड लक तो म्हणाला मे बी.
अरे. ही स्टोरी फार भारी आहे.
लेसन काय आहे आपल्याला लगेच जजमेंट करू नये.
हो कारण, कारण गोडची, गोडची प्लॅन. आपल्या लोकांना दिसत नाहीत का?
तुला कधी लोणलेले असं वाटलं आहे का?
खूप वेळा. हॅलो.
हां. मला पण एकदा मी फुल क्राउडमध्ये होतो पण आतून कम्प्लिटली अलिन अलोन होतो. मी स्वतःला एक्सेप्ट केलं. आणि देवाशी बोलायला सुरुवात केली म्हणजे तू
हम्म, मग काय केलंस?
काय त्या देवाला सांगायला सुरुवात केली आणि हो आणि तेच, ते लिंक होत.
म्हणजे तू, हम्म बोल ना.
अ ठीकये थोडंसं काम आलंय मला मी तुला लावतो परत हां.
हो हो चालेल.
हा ठीकये बाय.